माझा येतोय आवाज.
हा, मला येतोय. तुला येतोय का?
हो-हो, पाऊस आलाय का नाही?
अगं, इकडे ना, अगं सकाळी ते एक दुसरी आहे. म्हणजे, मी त्या श्रुती बरोबर केल्या तर तर दुसरीने मला दुसरीचा नंबर दिला. आमचे दोन कॉल झाले, एक पण आवाजच नाही आला. एक पण कॉलला
काय बोलते.
म्हणजे, पाऊस होता आणि माझा नेटवर्क इश्यू होता. मग तिला आवाजच नव्हता जाईतं. म्हणजे, दोन कॉल अशीच वाया गेले.
हम,
तुम्ही सकाळपासून कोण नाहि एक तर मला आज ना सकाळी दहा वाजलं पासून.
काय झालं. अ उठली पण लेट काय झालं तर माझं डोकं अगदम दुकत होतं मग. शौर्य गेला आणि ती झोपली ना. ज्योती ती डायरेक्ट साडे दहा ला उठली मग मग. पटोपट आवरलं मग ते म्हणतात तीर्थचे फोटो काढून येऊ. मग त्याच परत मोपळात गेली फोटो काढलं ते एक शर्ट चेंज केला त्याचा ते. कठून आली जेवलो आणि साडेतीन चार वाजले ग याला झोपवायला मला आता.
बापरे.
म्हणून मला आज. जमलं नाही तर मग आज मस्त टाइम होता मी तेच बोलली माझं खूप मागे आहे ग. कळालच नाही माझ्या अजिबात.
त्यात रुपाली पण नव्हती आज आणि आता अमरू बरोब संपलेत तरी मी. बोलली अमरुला म्हणजे अनू बोलते बघ ट्राय करून अमरुल तरी होत कारण आमचे बरेच कॉल फेल गेले ना.
हम्म, बर.
तर ती बोलतेय की बघ अमरुला होते का आता आता काय कर. आता हयस का जरा ऍक्टिव्ह.
नाही आता कळ म टाइमच काही नाही.
हा मग आता काय कर आता माझं झा आता आपल्या दोघींचा हा पाच मिनिटं झालं ना. पाच मिनटं थांबून परत तू कर मला.
मला एक रुपालीने दिलाय नंबर त्यांच्या तिथं कर. ति म मला केला आता मी पाच मिनिटात तिला करेन आणि मग तुला करेन.
कोणाला दिले कुणाचा नंबर दिला.
सोनता पाटील आहे कोण कोल्हापूर आहे.
अ हा हा, अगं ते श्रुतीचा नंबर माझ्याकडून ते. ते अनू तर ट्वेंटी फोर हवर्स तर ते डिलीट झालं तर अनुला. पहिले मागं होती म्हणलं हे अनूकडून.
तु तुझ झाल अग तिने केलं बघ.
नाही झाल ते म्हणजे वन एटी मिनिट झाले पण
काय माहिती पण अनु बोलत होती का तिथं होईल म्हणून.
अगं होईल म्हणजे जेवढे तिचेे कॉल झाले ना. आता ते जे माझ्या बरोबर दहा झाले ते एकदम मस्त झाले परत ते दुसरी बरोबर दहा ते पण मस्त. झा अजून ति कोणतरी बईण तिच्यावरती करणार होती. आणि रुपालीला पण आता मी दिलं काय झालं रुपाली मला नाही माहित. तर तिच्याबरोबर पण तिचं मस्त झालं एकदम.
तिच नाव मला लिस्ट मध्ये दिसत नाही.
हम, अ सुती महेश्रम म्हण बघायला लागेल मी बघितला नाही मिल तिथ दुसऱ्या मुली ''--'' च दिलंय तिच नाव हाय. हा मग तिचछू तिच्यावर म्हणजे तिच्या इकडचं नाव महेश्रम आहे आणूनी पाठवलेलं त्या मा. मध्ये चौहान आहे श्रुती चौहान.
हा मागे कीती व्हायला पाहिजे का
माझं अ की, थोडंच राहिलं आहे माझं आता मी जेवढ माझे आता जे आहेत.
माझं ना आता माझे दहाच झालेत कॉल आता आलेले तुमचे आलेत ते पण ते नाही काउंट ना.
हुं.. हुं.. हुं..
मला तर पटापट करायला लागतील आज उद्या रविवारी करायला नाही भेटणार आता बड्डे म्हटल्यावर
मला पण आज उद्यावरच करायला मि म्हणजे माझं आता जेवढ मी आता इफेक्टिव्ह काउंट केले माझे एकशे त्रेचाळीस मिनिटं होतात म्हणजे मला ते थोडेंच करणं बाकी आहे, सकाळी जर दोन कॉल मस्त झाले असत ना, मला एक दोन कॉलमध्ये व्यवस्थ स्थित झाले असते.
मला टाइमच नाही भेटणार
तेच ना,
आता तु पहिला करते तुला करते आणि त्या सुनीता ला क करते आणि मग नंतर हिला बघते करून अन्वीला येतंय का
तिज रुपालीच दुपारी झालं वाटतं तर झालं काय नाही व्यवस्थित काय माहीत
आता ती बोलतय का हॉटस्पॉट घेतलाय म्हणून
तिला माझ्या अनुबोली तुमचे कॉल फेल गेले ना तर बघ तिला ट्राय करून होतय का तर मी म्हणले बघते ट्राय करू
माझं नी रुपालीच मला तर वाटतंय लास्ट असेल वाटतं कारण आमचे झाले भरपूर कॉल्स
हा ती बोलत रुपाली की, आपण एक्स्ट्रा पण करू शकतो का एक्स्ट्रा तर मला काय माहित आहे अनुला विचारलं मी अनू बोलते काय माहित नाही, पण ट्राय करा लागतंय का लागलं तर बघा. म्हणजे आपण कसे पाच-पाच काउंट केलेत ना त्यांचे कसे झाले अनुचे ते एकदम, कंप्लीट पाच जणी होते ना, प्रत्येकी बरोबर दहा-दहा, दहा-दहा कॉल झाले मग ते व्यवस्थित होऊन गेले त्यांचे असं झालं.
नाही.
तेच ना,
माझा काऊंटीग झोपला आहे, तेच त्याला झोपवला. चिकन आणलं, परत चिकन केलं, त्यांना परत आमटी घातली आल्यावर आणि त्या त आमचं आहे ना, सोसायटीत टाक्या साफ करणार येतात तर तीन चार वाजेपर्यंत पाणी होतं मला मग ते टेन्शन होत पण आता हा मग आता पटापट पाणी थोडसं दोन बादल्या भरून ठेवल्यात मी एक टोप- भरून ठेवलाय. टाक्या मग ते साफ करतात कधीपर्यंत होईल काय माहिती?,,
नॉन व्हेज सगळे खाताय काय नाही?
नाही ना, मी नाही खात मी आणि ही दोन पोरं खातात.
हा
बरीला आणि
आई-बाबा नाही खात.
खातात का,
अहो खातात पण अग कमी खूप म्हणजे त्यांना आधीपासून सवय नाही ना मग खूप कमी, आता मी आली तेव्हापासून त्यांना ते फिश वगैरे ते खायला लागले थोडं थं आता त्यांच्यामुळं आहे सगळ्यांमुळं मीच कमी केलं उलट आता फक्त चिकन आणि मट टण आणलं तरच कधी फीश वगैरे नाही जास्त.
का लागता असलं ना शुक्रवार आहे..
हम्म.. काय बोलतय? नाही नाही आ आता आता कोण नाही तरच नाही महिन्यान कुणाला आठव वर्ष भरना दिलं तरी तो आठवण येणार एवढेच सवयच नाही नाही अजिबात नाही आणि मग मला पण त्याच्यामुळे हे झालं आणि मला ते दोन दोन बनवायल्या तर आणि इकडे भाकरी बनवा आमटी द्या पण नाही पण एकाचं मॅनेज करण्या असल कर मलाच आंटी चल ठीक आहे तर यांना सुट्टी - की भाजी ओळी भाजी यां भाकरी वगरे म मारला घणात मग त्याच्यापेक्षा मला ते आपला एकच स पार्च म्हणजे पार्ला आवडतं त्याला आवडत मग म त्याला चिकनच आवडत जास्त चिकन मटन आणते तरी पण मी पण महिन्या दोन आठवड्यातून एकदात करत हे दोघं पण खातात का?
ना दोघं पण शोरला तर आमच्या लागत शोर तर लाळ खातच नाही
बाई! !
त्याला गाठी लागत
पाळत ना भाज वगैरे नाही अजिबात म्हणजे चिकन वगैरे खातो मस्त पण भाज्या वगैरे नाही ना अजिबात ना ग
त्याला टिफिनला त कुठली पण भाजी नाही डाळ भात शौर्य मला डाळ भात
ऐक ना म्हणून नाय आवडत आणि मुलां नाही आवडत परतला डाळ भात आमटी भात
आपण ना तुझ्या पंक्तीला जेवतो ना शौर्य तेवढाच जेवला असेल डाळ भात पण तू घरी डाळ भात करतो अजिबात तोंडाला लावणार नाही तो
बापरे!
आणि मग भाजीचा रस्ता वगैरे मग त्याच्याशी जेवतो जेवतो पण त्याला डाळभात नको
हा हा हम...
ला भाजी जर असता तू आमटी त्याला आमटी भाते खूप आवडते मग आमटी भात वगैरे तु तो दोन वेळा भात घेऊ
याला पण आमटी भात आमटी बटा डाळ पण आवडतो म्हणज पण बटाटा लागतो कुठ तरी भाजीचा बटाट पटाटा लागतो नाही नाहीतर पापड तरी द्या हा पापड तर द्या मग तो काय मग
मग मरे ना मग त मम्मा आज फ्रायडे आहे मग मम्मा आज रान चिकन
आता मी पण आता आई बाबाना आता त्याशिवाय त्यां ज्याला बुधवारी गेले तेव्हा त्यांनाली आणायला पाहिजे आणला आज पण त्यांनी सांगितलं म्ह त्यांनी आज गावठी कोंबडा सांगितलं म्हणजे छोटाच सांगितलं ते बोल कोणाकडे तरी होता समोर तर ते बोलतात सांगितलंय
अग ते माझ्या जागेत तुला मला विजेर जावचं झाला तेव तुम्हाला गावात काय माहिती पडलं ग
म्हणजे जे तुम्हाला म्हणलं तेच माहित पडलं पण नंतर म मला नंतर काही हेच नव्हतं. त्यांना तर नव्हतंच माहित मला माहित होतं तेव्हा मला अनु बोलली क असं असं झालंय तर तुम्हाला माहित आहे का असं झालंय तर तर मग मला तर ऑलरेडी आधी नाही समजलं नंतर समजलं सगळं की
गावात नाही राहत
हा नंतर मग त्यांना पण नवतं माहित त्यांना मग कोणतरी दुकानातलं जेव्हा आमच्या गावातलं कोणतरी दुकानात आलं तेव्हा त्यांना बोलले तेव्हा ते मला विचारायला लागलं की असं असं झालंय. तर अनुला विचारते, अनुनीच मला ऑलरेडी विचारलेल का असं असं झालंय तुमच्या तिकडे समजलंय का तर मी बोलली अह नाय समजलं अस तरी मग त्यांना दुकानात कोणतरी बोललं तेव्हा समजलं
म्हणजे तिची आई काय बोलत होती ते मला माहिती नाय मला. तिची आई म्हणजे आमच्या विषयी बोलत होती ना काय काय.
पण मला मी ते अनुला विचारलं तर अनु मला बोलली अगं म्हणते अगं तिथं कसं गावाच्या बाहेर तिला काय माहितीच नाही पडत.
पण त्यांचं घर पण नव्हतं माहित मला कुठे आहे ते, मला अजून पण नाही माहित त्यांचं घर कुठे आहे ते.
हा त्यांच काहीतरी मधी आहे ना मग माझा कधी संबंध नाही. इकडून तरी मी जाते आणि मंदिरांत जायचं असेल तरी तिथून नाही जात ना इकडून तरी जाते नाहीतर तीक इकडून तरी जात असं होत माझ. तर त्याच्यामुळे मला असं काय समजत पण नाही.
ह काय बोलते?
ही पण नसेल एवढं माहिती तिला.
आ नाही माहित आहे आता ते तू च्या अह तुमच्या हे ते अनु विनूच्या आईने ओळखला तर हसते बिसते हसायच्या मी वगैरे पण मला ती मेन म्हणजे ती त्या सोनालीची बहीण आहे आणि आमच्या गावात हेच नव्हते माहित, जेव्हा मी पार्थच्या स्कूलमध्ये एकदा गेलो तेव्हा ती सोनाली आणि ती बोलत होती तेव्हा अनु मला एकदा बोलली होती आमच्या आमच्या ताई येते तुमच्या इथं आमच्या ताई येते तुमच्या इथं तर मला हे माहितच नव्हतं पण ती पूजा आहे तेव्हा ती बोलायला लागली तेव्हा मला कळलं अरे ही सोनालीची बहीण आहे म्हणून अह नंतर अनु बोलायला लागली का ती सोनालाची बहीण आहे आणि मग
काय मग, आता व्यवस्थित आहे का पण?
आहे बरी आहे. पोरांमुळे घ्यायला लागल ग डिसिजन नाहीतर कोणी तोंड बघितलं असत तिझं
का कस काय म्हणजे कसं काय विचार करतात मला तेच काळत नाही.
काय ते म्हणून मला आता तर मी बोलत तच नाही तिचाशी आपण बोलू का असं या वृत्ती केल्यावर हा
काय बोलायचंय?
घराणं काय आणि तू करते काय?
आणि पण अगं पण म्हणजे तुमची हिंमत एवढं चांगलं सगळ कशी हिंमत होत मला तेच समजतच नाही.
हम्म आता मी काय बोलणार आता एवढं, एवढी बेकार परिस्थिती करून ठेवली ना तिनी कोणाच नसेल एवढं हे झालं तिने एवढं आमची वाट लावून ठेवली. पण या भाऊंमुळे आणि मग त्रास आता त्यांना काय नाही. आता ती सगळी बेस्ट आहेत बाय पण त्या आपल्याला त्या गोष्टी विसरू नाय शकत अग हा कलंक झाला ना ज्योती एक प्रकारे अह एकदम घाण आपण का त्या लेवलचे आहोत का. आपण अह चांगला घरातला आज आपल्या सासू सासऱ्याची काय लेवल आहे. आणि तू आता मी तर समजा आहे ठाण्या ची पण तू तर याच एरियातली आहे ना.
काय बोलत आणि पण असं हा हो मग. असं पण नाही की तुला नवरा चांगला नाहीये किंवा कोण नाही.
वच्यामध्ये होते.
अरे ते पण ना ते बोलतात ते म्हणजे तू बोलू नको त्या कधी काय झा पण ते बोलतात तीजे आई तरी कुठे एवढं व्यवस्थित होती काय. हा असं त्याच्या मुल-मुलींना पण तेच लागत.
त्याच वाळ लागलं आणखीन, चांगलं आमच्या भाऊंचं पण च , या दोघांची पण चुकी आहे आणि सांगू का आम्ही जसं बाहेर पडलो आणि तीन वर्ष झालं तर आमचा थोडंस दुर्लक्ष झालं ना घरामध्ये. आता ती ते जेव्हा पहिली हा म्हणजे मला माझा जर बाबू झाला ना. थांब तुला मी कॉल करते एक दहा-वीस मिनिटात आता. एक पाच मिनिटात करते मग कंटिन्यू करू आपण.
आ हां.